मॅन फ्रॉम राजापूर पार्थ घाडी बोला.
काय बोलतो सुरेश चव्हाण बाबा.
कठ आहेस? घरी काय पाऊस पडतोय आणि घरी काय करतो फिरायला कुठं जायच?
फिरून आलो रे काल चालत आलो तो संवात चढायला गेलो होतो.
काय सांगतो अरे आम्हाला कोण सांगणार आता
अरे तुम्ही असता घरी
अरे घरी मग आम्हाला फोन केलास तेव्हा येणार ना आम्ही प्लॅनिंग तुमचं सांगणार कधी
अरे तू विचारलास रे आता वाकी काय ना.
अरे हा हा आता तू ते हेच बोलणार ना विसरलं तू जाऊन आलास तिकडे तू मला विसरलास?
हा मी का आता सध्या बिद्यास्त ववर पासाही क्रिकेट पण आहेत ना भरपूर टुर्नामेंट
हो का?
पावसाळी क्रिकेट पण आहेणारे.
हो हो कुठे जातातच की नाही कुठे जाणार आलास मग खेळून आलास?
काय काय तिकडेन गेलोत राधा बला ते गधी स्टेडियम अगून
हा हा गांधी स्टेडियम ला येणार होत रे पण कसा पाऊस पण जोरदार होता. गाडीवर ना फुल भिजलोच असतो अरे हे. पर्यंत चांगला भिजलो असतो जरा थोडं लांबच पडल होतं ना मला आम्ही सौंदर्य बदळ ला होते रे रब्बर बॉलच्या मग आम्ही तिकडे गेलेलो.
असलं काय?
हम् हम्म तिकडे पण आलेल्या मोठ्या टीम लहानच्या विषयातल्या
होय काय इकडे आमचे हला होत रे तू आकाश जाधव गाय तरी तो रत्नागिरीच आहे बघा तर हा.
हा हा हा हा.
ऐकॉन म्हणून होता.
ऐक आणि तू कुठल्या टिम नव्हत अस.
आमची काय नाणार?
नना र जी नणार पॅकर्स
हा
हम्म आमच्याकडे येते ती टीम जानेवारीत आमच्याकडे स्पर्धा असत ना.
हां हां.
त्या नाणार पॅकर्स यंगस्टर राजापूरमाहिते हा त्या दोन टीम येतात.
होय. तुमच्याकडे काय पण जिक्कत नाही रे आम्ही हारतो.
कस इकडे सगळे पार्सल पार्सल येतात रे आता हो आता या वर्षी अजीत मोहिते सुमित डोंगडे हा आकाश तारेकर असले आलेले सगळे अशे प्लेयर आलेले मग काय करणार.
मी पण जास्त असतेल.
चान्स भेटत नाय आ
अरे फी तुमची ही पण प्राईस पण जास्त अस्ती ना म्हणून येतात लांबून.
हो प्राईज कसं मोठ असेल की जास्त टीम येतात. प्रॉफिट पण तसच असतं. आकर्षक चषक पण ठेवलेलं असतात तिथे, हम्म हम्म. तुमच्याकडे नाऱळला टुर्नामेंट होतात.
नामदेड होता आता एक रब्बर बॉलची आहे आता या पु पुढच्या दोन आठवड्यात ठरवत्यात तारीख फिक्स नाही झालीय.
हा हा तर हो येतो ना तू सांग फक्त टीम घेऊन येतो.
आणि आपल्या हॉस्टेलची टीम काय म्हणते.
हॉस्टेलची टिम हाय फुल्ल हाय आता फर्स्ट इयर येईल त्यांना कोण हे करणार बॉलिंग कोच हवाय.
होय होय येऊया येऊया होय तू हायस ना तोपर्यंत
मी कुठे मी बॅटिंग जरा जराशी.
ना बॉलिंग पण चांगलं करतोस.
होका अरे थँक्यू थँक्यू भावा प नाही पण तू कोच कोच साठी तच अं
होय काय.
प्रपरफेक्ट हं आणि काय बॅटिंग तुझी. प्रतीक आहे पण सध्या त्याला कसं तिकडे नडगि दिलय ना गाव ॲग्रीच.
होय काय करतोय तिकडे नडगी
अरे त्याला त्यांन आता प्रोजेक्ट दिलेलय त्यांचं आता लास्ट इयर आहे ना. त्यांना प्रत्येक गावात ना तीस तीस सॅम्पल्स काढून द्यायचे असतात. हा मग ते ते सॅम्पल गोळा करण्यासाठी त्यांना ग्रुप बनवून दिलेला आहे मग ते तिकडे नडगिंना राहतात एक घर. हा प्रतीक म्हणतो आडगळीचंच घर दिलेलंच. तिथे राहतो किशोर पण माझ्या हाय त्यासोबत. हम्म किशोर कसाय हा दोन जाते एक. ऑलराऊंडर हा एक बॉलर. हम्.
किशाला तो मा सागर हाय कुठे वैभववाडी कामाला आहे कुठेेतरी आता जातो दुपार नंतर काय माहित नाय मला पण एवढं.
मला कोणतरी म्हणालं तो तो पेट्रोल पंपावर असतो.
कायमाहित मला माहित नाय पण जातोय हे माहिते तेवढं कामात
हा हा हा ते ऋतू आणि ते दीपक पण असतो त्याच्यासोबत.
हाय वय वाटत.
हा पेट्रोल पंपावर असतात त्या चौकीच्या समोरचा आहे ना. कोणी का.
मागे ऐक किशोरला तू तीन मारले होते.
हा हो रे अरे किशोरने चॅलेंज लावला होतो रे. मला तू मारून दाखवायचे हा. मग आहे ते आणि सगळे सगळे मग आता किश्या किश्याला सपोर्ट करायला लागले होते.
मग काय मारावं लागलं. इज्जत राखण्यासाठी मारावं लागलं.
साला किती माहिती होती.
आ सहा लाख सहा अठरा. सहा ला अठरा तीन मारायचे होते.
य आहे काय मला माहती होते मारती. पण मागे म्हणलं होत. एक बॉल जास्त साय पण मागे मारला होता.
हो हो हा साहिलच तोंड बघल्यासारखं झालं होत. सगळ्यांना वाटलं होत ती मॅच हातात न जाईल. हो बोलत नव्हता. तोंड पाडत होता सगळे जण शिवय झाल होते त्याला हा.
मी असतो त दिला नसत तुला ते मारायला.
हा तू तर का ऐकॉून बोलायलायस रे.
हम्
तुला माहतीय माझी खेळण्याची टेक्निक अशी आहे.
ह
मी कसा ख त्यामुळे तू फिरकीचा बॉलर आहेस बरोबर परफेक्ट एकदम.
साईल जरा काय साईल पण टाक,. ठिकठकण द दिवशी तुला बॅटरी काढ दिला तू दिलास सर् करून.
काय म्हणजे त्या दिवशी माझा दिवस होता रे ना तर साईल चा दिवस असता त तर चाला असता असं काय. प्रत्येकाला दिवस असत रे गाट चालते असं काय नाही.
या वर्षी पण लावणार की आपल्या या ग्रओलो मॅच.
बघूया लावायची आहे. जाऊया पासं आता कसं आ जरा ते. सगळं तिथे आता शेती जिल्हे आहे.
हा..
हा आता थोड्या दिवसातच म्हणजे आता एक महिन्यात आता फर्स्ट इयर येईल.
होय.
जरा मंथन ला आम्ही केलेलं तर तू फर्स्ट इयर जरा गाईड गाईड हो. त्यांना कोच हो त्यांचा तो कसा पुढा पुुढा करतो ना.
अरे मंंतनच भारी आहे कू.
हा तो पुढे पुुढं करायची सवय आहे त्याला. हा करू द्या काय तो.
मंथनला बनूया कोच.
हम आपल्या टीमचा ना आहे त्या फर्स्ट इयरच्या टीमचा आपल्या टीमचा आपण आहेत ना.
तो फिल्डिंगला पण सांगतो ना रे असा कट्टर टाकतो.
हा तो तो कॅचवर राज तो सांगतो तिथं कॅच येतच नाय पण असा प्रॉब्लेम झाला आता त्याला कोचगिरी करायची की त्यांना काय करायला सांगू तुला त्यानं मला वाटतं कॉमेंट्री करायची.
होय आणि मागे पण तेच बोलत होते.
हा
आपण बघ आपले टुर्नामेंट होता तो कॉमेंट्री करत होता.
हा कॉमेंट्री होय. त्याला पण आपल आपली जेव्हा मॅच चालू होती ना तेव्हा त्याला सांगायला पाहजे होत तू कॉमेंट्री कर आम्ही खेळतो. हा -हे तो कुठ असतो.
माने हाय असतो आता तो ऑस्ट्रेल ला हाय ना
काल कुठतरी गेला होता वाटंत फिरायला गेलेला काय रे
व्हय का
हा अरे ते गपचूप फिरतात काय करायचं. गपचुप गपचुप फिरतात रे.
होय नाय सांगतो तुला आता पुढच्या टाइमाला
हा हा दुधपापेश्वर ला जायचं होतं रे पाणी आलंय काय तिकडे?
आलाय पाणी आलाय आता भरपूर त्या दिव झालं यां वैभव वाडीत पाऊस कि
हाय हा काय जोरदार पडतोय.
काय आमच्याइकडे पण हाय हा का जोरदारच हाय मी पण येणार हाय तिकडे बघू दोन दिवसांनी येतो.
हा पण पाऊस थांबाचा नावाच घेत नव्हता.
नाही रे आता याच्यात काय खेळणार.
अच्छा हो तेच ना चिकखल झाला ह्याच्यात जास्त जास्त पण चखल म्हणजे काय खेळायच ह्याच्यात
होय.
आमच्याकड पण भरवायच्या आहेत रे रबर वॉलच्या पण आम्ही जरा ते मैदानावर लोन लोन वाढवतो जरा लॉन येऊदे
म्हणजे कसं तुझ्या साणखी माणसं डा डाय बीय मारला नी की जसं त्यांना लागणार नाय रे
होय रे
हा तेज्या साठी आणि सिक्स थोडा लांब ठेवलाय तू आलास तर बाकी चाललय
बाय मला सांग तेवढ टुर्नामेंटचं तुम्ही कधी भरता ते
होय सांग गतो तुला टुर्नामेंट आता आमचा भरवणार आहेत प्लॅनिंग चालू आहे आमच सगळ्यांच.
हा
हम्म हम्म तेच म्हणतो आणि काय झालं तुझ? हा हा हा. हम्म पण अजून वेळ आहे बोल अजून कुठे बघतेस थांब.
नाही ठेवत नाही मी फोन तोय बोल बाकी म ते ॲग्रीची पण मॅचला मॅ ते तर काय चालू आहे आता काढणार ही दाढ
दाढ परवा हा. पाऊस जोरदार आहे ना मनाप्रमाणे भेटतोय ना पाऊस?
पाऊस हाय रे मनाप्रमाणे जास्त उपयोग नाही ना रे
हो ते त्याच्या अगोदर चिखल व्हायचा
हॅलो.
तुमच जोत असत कि तुम्ही ट्रॅक्टर ने हे करता
लागतोय आ ना ट्रॅक्टर
होय का ट्रॅक्टर जोता
होय होय. जोत नाही हाय तशी बैल हाय पण नाही नांगरत नाही त्यांना उगत जोताने होते चिकल चांगली होते जोताने म हे पण एवढा वेळ नाही ना ते माण णसं भेटल्याच तर लावून टाकायची एवढा वेळ कोण थांबत राहणार नंतर माणसं भेटत नाही मग म जोत असलागे हळूहळू थोडे आहेत भरपूर मळ्या वीस तीस आहेत मळ्या मोठ्या होय. चालतय चालतय बाकी हा पावस पण थांबायचं नावच नाही घेतय रे
अरे होय ना काय नुसता पडतोय ना दिवसभर नुसते कानेर लावलेले हाय त्यानं
व्हय हे काय मला आता भिजवलंय मी पण छत्री घेऊन आहे रे.
हा. हा छत्रीचा कायच उपयोग आहे केवढा छोटा छत्री आहे ती
हा अबे छ
हा अरे कॉलेजला जायला निघालेलो मला आख्खा भिजवून टाकला आणि कॉलेजला वर गेलेलो नाही मी.
व्हय काय. चालतय हा हर्षा होता माझ्याबरोबर रे हा हा.
मी गेलेलो नाही आणि बाने मला म्हणतो हा तुला आता फोन येताहेत तू आता जाशील.
होय काय.
हा हा पण नाही गेलेलो आज मी.
चालतय चालतय.
चालतंय चालतय बाकी.
बा हा ठीक चालेल. चल मग आता पाऊस भरपूर आलाय. हा सांगतो सांगतो पाऊस आलाय भरपूर नंतर करतो.
ओके चालेल चालेल चल काळजी घे.
चल हा चल ह